हॅलो हा आवाज यालाय काय? तू केलंस हे सगळं?
नाही अजून
करणार हाईस का नाहीस मग?
करणार आहे की?
आग ते पहिला पाच पाच केलोय काय आणि ते सबमिट केलंवर परत पाच आल्यात
हा ते काहीतरी दहा आहेत बहुतेक
दहा हायत काय?
हा
आणि एका कॉलला किती ते म्हणजे पैसे किती मिळणार आपल्याला
ऐंशी बहुतेक, ऐंशी का शंभर आहेत बघ काहीतरी
सगळं मिळून काय एका कॉलला फक्त
एका ह्याच ते पण त्यांना जर वाटलं तर नाहीतर कमी
म्हणजे त्यांना कसं कळणार आपण काय बोलाय
स्पष्ट सगळं बोलणं हवं आहे ना त्यांना
हा
स्पष्ट बोलण हवंय सगळं कळलं पाहिजे, म्हणजे आपण काय बोलतोय, काय नाही सगळं
खर आता एक -एक प्रत एकेक दहा मिनिट कॉल करत्यात आणि ठेवत्यात
हम्म
ह किती मिनिट बोलायचं नेमकं?
दहा
दहा खर दोन- तीन मिनिट ते बोलला की येतोय तो फॉर्म पुढच क्वेशन विचारत्यात का नाही
हा म जाऊदे ना. ह
सुट्टीला कुठे गेलतीस ग?
नाही मी गावी आलोय इथ आमच्या
कुठ?
आमच्या गावी इकडं माझ्या घरी
मुंबईला राहत्या ना अमित
नाही आता गावाला सुट्टीला
हा हा
तुमचं काय झालं ऍडमिशन कोणच?
ऍडमिशनच अजून काही झालं नाही आहे चालू
हा डिकेटी ना?
असं फिक्स काय नाही आहे बघू आता कटऑफ वगैरे बघणार सगळ्या कॉलिंगच त्याच्यावर तू मुंबईलाच घेणार आहेस कुठलं कॉलेज वगैरे बघितल्यास काय?
नाही ना अजून बघायची आता तिथलीच जवळ जवळची.
ह
हम्म
ठेवू काय.